हॅलो नमस्कार ताई हो हो येतो येतोय आवरली कामे
हो आवरली ना आत्ताच आवरली म्हटलं चला थोडस फिरून याऊ या
हो हो ही संध्य काय पक्ष्यांचा इथे चिमण्यांनी घरटे केले खूप आवाज देतो हा त्यांचा पाऊस पडायचा वेळ झाला घर वगैरे बांधयची त्यांची तयारी चालेल खूप असं कचरा वगैरे अस खाडक्या वगैरे खूप टाकून ठेवत
अच्छा अच्छा अच्छा हो ना आणि हो आणि घराजवळ घरटे केलेले पक्षी बग रात्रीचे पण किलबिल करत असतात छोटे छोटे
हो खूप पा पाच वाजले का लगेच त्यांचं चालू होतं किलबिल किलबिल कर
म्हणजे सकाळचा आपल्यासाठी आलारमच झालाय ना का पक्ष्यांचा म्हणजे हो हो ना हो ना आणि आता पावसाळ्या दिवस इथं कोकिळेयाचा वगैरे पण आवाज येत असेल ना अधून मधून नाही का आता पाऊस पडायची वेळ झाली ना अ किती छान वाटतो ना का कोकेळचा आवाज ऐकायला छान बोलते तीे हो
पक्षी हे निसर्ग रम्य सुंदर हे आपलं जीवन असत पक्ष्यांचा आवाज ऐकला म्हणजे जीवनाची पण शैली चांगली होती ना
हो ना छान आहे एकदम भारी वाटतं नाही का म्हणजे आपल्या व्यतिरिक्त वेगळे जीव आणि वेगवेगळे पक्षी बघा ना काही पक्ष्यांचे कलर खूप सुंदर असतात आता पोपट घ्या, मोर घ्या किती सुंदर असता मोराचं बघा ना फुललेला पिसारा किती छान वाटतो नाही का?
हो आणि मोर हा भारताचा एक रा पक्षी पण आहे राष् ट्रीयपक्षी फेमस हो. पक्षी कसे अंडे वगैरे घालता पिलांना जन्म देता म्हणजे किती छान त्यांचा सौंदर्य बनवलंय हो.
हो ना हो ना बघा ना म्हणजे कसं आणि पक्ष्यांचा बघा ना ए क मुक्त अंश असतं नाही का आकाशामध्ये उड णार वगैरे एकदा पिल्ला थोडी मोठी झाली खाती झाली की
हो.
त्या हसा आपल्यासारखं नाही का सर्व आवूनच रायचं आता मनुष्यबर म्हण जे जीवनशैली त्यांची किती छान बनवली नाही
हो उडण्याच असतं ना त्यांचा
हो.
उडण्याला पंख असतं किती छान एक छोटं एक आमचं हा हा आमच्या इथे एक छोटं घरटं बनवलं हो तं तर काय झालत ते चिमणीचे अंडे घातलेले होते मग ते पंधरा दिवसांनी ते अंडे फुटले बरं का त्याच्यातील पिल्लं बाहेर आले मग सर मम्मी बोलायची कसला आवाज आहे कस ला आवाज आहे म कळत नव्हता. मग ते पिंड असे दिसायला लागले म्हणजे इत छो एकदम छोटं घरट होत ते छो त्या घरट्यात मग पिल्लू बाहेर पडलं चे
अरे बाप
पिल्लू बाहेर पडलं आणि हा मग ते पिल्ल्याला ते तोंड असं वर खाल खालीकर खालीकर खाली कराय चा मग मी बोलायचा असं का करतोय ते, मम्मीने काय केला त्याला पाणी आणलं आणि पाणी पाजलं म्हणजे त्याचा आत्मा पण शांत झाला आणि तिला पण खूप छान वाटलं का हे पिल्लू पानी पेलं तर ती ती तिची मम्मी होती का तिची चिमणी तर ती खूपच म्हणजे अशी गागाय ची खूप-खूप गागयचे माझ्या पिल्लाला काहीतरी करता आहे असं काय हे त हिला मारता कवरून नेता म्हणजे एक आत्मा कसा असतं त्याला काही सांगता येत नव्हतं पण मग ती त्याच्या भोतीत खूप खूप घेऱ्या वगैर ते घालायचे मग तिने काय केलं मग मम्मीने काय केलं जर पाणी पायचा आणि परत त्याच्या घरटत तिला टाकलं. चिमणीच्या किल्ल्याला मग तिचा जीवात जे म्हणजे शांत झाला आणि ति थे जाऊन बसली त्या बाळापाशी बसते तिच्या
हो म्हणजे कस बघा ना अ शेवटी अ पक्षी झाला तरी त्याला त्याचा पिल्लू किती प्यारा असतं पण एकदा आपण त्याची काळजी घेऊन पुन्हा जर त्याला सोड ला ना मग त्यांना विश्वास पडतो का नाही काही नाही करा घर का आपल्या बा हाला वगैरे असं म्हणजे पक्ष्यांना पण एवढं हुशार आणि सेन्स असतो. आणि ते चिमणीचं घरटं म्हणजे अस खोपा असेल ना.
हो कि एकदम छोटा होता असं अ आपली वाटी कशी असती तसं त्या टाईप छोटा फक्त असं होतं एकदम लहा चो आणि भारताच्या तीन पिल्लया त्यात होते एक सोडून तीन पिल्लांन सा
अरे बाप रे हो असतो ना असतो ना हम्म. नाही ते प्रत्येक पक्षी हो प्रत्येक पक्षी कसा ज्याच्या त्याच्यानुसार ते घर त्याचा प्रकार बनवता काही असा मोठा खोपा विनता बघा विणकाम करून ते आपण सुगरणीचा खोपा म्हणतो त्याला हो आणि काही पक्षी असं छोटस घर पे बनवता
ह आणि एवढा जवळ खोपा कधी बघितला नव्हता तेव चिमणीचे पिल्लू असे असता असे जन्माला येता अस ते ओरडता.
ते कसं तुमच्या घरामध्येच बनवलं होतं, ना त्याच्यामुळे ते तुम्हाला सर्व छान म्हणजे बघायला भेट
हम हम हम खूप छान वाटले बघ आणि माझा मुलगा पण त्याला माझ्या मुलाला पण खूप आवडलं. काही चिमणीचं पिल्ल असतं हे असं उडत तिच्या त्या चिमणीबाबरच. ते उडण्याच झेप घ्यायचं असं खूप भारी वाटत. यच ते बघितल्यावर छान वाटलं आमला तुलाही छान वाटलं पिलाबद्दल जर खूप कौतुक वाटलं.
हो हो ना हो ना आणि बघा ना आपण म्हणजे. बऱ्याच ठिकाणी पक्ष्यांसाठी बघा ना असं पाणी वगैरे ठेवतो आणि त्यांच्यासाठी दाणे वगैरे खाण्यासाठी ठेवतो तर तिथे किती पक्षी जम आणि किती छान वाटतं म्हणजे आपल्याला बघून छान वाटत की यार आपल्यामुळे यांचं पोट भरलं जातय पाणी मिळतंय हो किती छान वाटत नाही का आणि गावाकडे जर असेल ना तर अंगणामध्येच तांदूळ वगैरे टाकले तरी किती मोठा पक्ष्यांच तोथवा किती चिमण्या वगैरे आणि फक्त चिमण्याच नाही भरकत बरेचसे पक्षी पण एकत्र येत त्याच्या म तस साळुंकी झालं, कावळा झालं, कबूतर येत हो. किती छान वाटतं नाही का म्हणजे एक समूह म्हणजे कस किती छान वाटतं ते बघायला एक पक्षी म्हणजे एक वेगळाच आनंद आहे, का नाही का.
ह तुम्हाला सांगते आमच्या रोज तांदूळ टाकायचा आता आणि सांगू म्हणा शिम्या म्हणा कावळे म्हणा ये राहील कावळ्यांना ळीचे तुकडे करण टाकले सय उ घेता आणि उडून जाता जर जर नाही टाकलं अस तर आरा पुुढं काव काव का हो बस ते टाका लागत म्हणजे त्यांना पक्ष्यांना पण मासे माणांची सवय झाली
त्यांना हो माणसांची सवय होते, त्यांना अपेक्षा लाग ते ना मग काहीतरी देणार का खायला आपल्याला मग. ते बरोबर आपल्यास तिथे येऊनच ओरडत असं म्हणजे कि ती छान असत पक्ष्यांचं पण बघा ना
हम्म पण अप्रतिम म्हटल्यावर सगळ्यात पक्षी सुंदर म्हटल्यावर मोर मोर खूप सुंदर आहे. त्याचा पिचारा तर खूप
हम्म हो ना म्हणजे कस बघा ना आता पावसाळ वातावरण आहे असं छ कडक जमलेले आणि मोर बघितला तर किती छान वाटत त्याचा फुललेला
आणि त्याच त हो ते गाणं माहितीय का तोमला नाच
नाच रे मोरा हो हो हो माहिती आहे ना बालगीत. हो खूप छान आहे ना. मोरांचं म्हणजे छान वर्णन केलेलं आहे, नाही का. छान बनवलं ते गाणं पण पक्ष हो ह हं ह. हो आम्हाला तर बघा आम्ही शाळेत होतो ना म्हणजे बघा एक प्रसंग सांगते आम्ही शाळेत होतो, त्यावेेळे ना आम्हाला एक कविता होती पक्षांवर ती अ पाखरांची शाळा भरे पिंपळावरती अशी म्हणजे खूप छान होती. ते म्हणजे पक्ष्यांच जस ते खरंच वाटायचं त्यावेळेला अरे यार पक्षांची पण शाळा असते बरं का असं छान म्हणजे खूप. छान होतं, पक्ष्यांचं वर्णन केलेलं वेगवेगळ्या पक्ष्यांवरती ति ते गाणं बनवलेलं म्हणजे ती कविता हो खूप भारी होत ते.
हा बस ने. अजून तुम्ही पोपट बघितले का पोपट?
हो बघितले ना पोपट पण म्हणजे असे समोरून नाही एवढे बघितलेले. चित्रात वगैरे मोबाईल वर वगैरे, हो. पॅरेट कलर आणि लाल कलर ची चोच असते त्याला. हो ना-हो ना आणि बघ ना आता सर्व पक्षी म्हणजे हो अ पेरू आणि मिरची खाणं आहे ना पोपटाच फेवरेट.
हो को-को-को कोकट त्याच का घेतलंस मध्ये एक कण नसतो ग तो कस करतो म्हणजे कसा हसत निघतो कधीतरी कदाचित बरं का, तो पोपट काय त्याला माहित असत ते चोच बरोबर तेवढ्याच टाक कोरलेलं अस तो अन खालेल्ला असतो आणि मग म्हणतो पेरूच ते पोपटाचच ऊष्टा पेरू खाल्ला तो अती गोड लागतो.
खाल्ला तर आपलं हो गोड पण लागतो आणि म्हणतात ना जें-ज्यांना जा स्प ते बोलता येत नाही तर ते छान बोलायला पण लागतात बघा ना म्हणजे पक्ष्यांमध्ये एवढे सगळे पक्षी सर्वांना सर्व सौंदर्य दिलेय पण बोलण्याची कला फक्त पोपटाकडे दिली नाही का
हो खूप छान बोलतो तो पोपट. हा गाणं पण म्हणू शकतो पोपट नाचून पण शकतो हम्म्म हा. अच्छा भारी अ परत तर बघितले कबूतर ते किती छान असत, हो ना. त्यांच्या पायात ते घुंगर असतं बघा वाजता वगैरे.
हो म्हणजे कबूतर कसं चालीवर जास्त प्रसिद्धेत. ते असं छान चालतं जसं अ ठुमकत ठुमकत चालणं म्हणतो का असं कबुतराची चाल असते त्याच्यामुळे त्याच्या पायात ते घुंगरू बांधलेलं अस पण खूप छान वाटत ते घुंगराचा छमछम आवाज आणि ते कबुतर असं त्याचा कलर सफेद-सफेद कलर किती छान वाट
खूप-खूप छान असता आम्हाला सगळ्यांना आवडतात कबुतर वगैरे असे गोष्टी तर लै हरी
हो-हो. तुम्ही कोडी कुठे झू मध्ये वगैरे गेलाय का जिथे पक्ष्यांच म्हणजे पूर्ण पक्षांसाठीच बनवलेलं असतं वेगवेगळे प्र कारचे पक्षी असता त्याच्यामध्ये बाहेर देशातले काही असता आपल्याकडचे काही पक्षी असता. किती छान वाटत, हो खूप प्रकार बघायला मिळता आणि म्हणजे इतक्या प्रकारचे पक्षी, एका परत लक्षात पण राहत नाही एवढे प्रकार असतील.
नाही-नाही-नाही परत टिटवी बघितली ऐकली का तू?
हो ऐकली ना - ऐकली ना.
परत कोकीळ वगैरे कोकीळच आवाज कीती छान वाटतो ना?
हो खूप छान वाटतं कोकीळ म्हणजे आता बघ पावसाळी दिवस येता कोकळीचा आवाज कुठून-कुठून पडतोच कानावर नाही का? हो-हो चालेल थँक्यू.